हॅलो
हा, बोला की.
हा काय करताय, जेवण वगैरे झाल की नाही.
होय झाल आत्ताच. तुमच
नाही आज माझा कसा उपवास असतो. गुरुवार असतो.
होय, कायम करताय काय?
हा, कायम करते. मग कस, आधी जॉबला होते ना मग कॉलेज आणि ते स्टडी आणि ते व्हायच नाही. म आता कस फक्त कॉलेज चालू आहे त्यामुळ मग करते. आणि आठवड्यातन एक दिवस तर पाहिजेच कि थोडा अस जरा विश्रांती. रोज किती खायच.
म्हणजे शांतीसाठी करताय काय?
तसं नाही पण, स्वामींसाठी पण, आणि मला पण अस‌ं असं करावसं वाटतं मणापासन, त्यामुळं करते.
हा हा ह, म काय करताय उपवासा दिवशी?
नाही काही, नही जास्त सकाळी जास्त काही खातच नही, अ ताक आणि दही असलं तर, नसल तर, कधीत तरी, म्हणजे लईच असं भूक लागली, असं वाटलं तर, मग वरीचा, आपला भात नसतो का?
हां हां.
म ते बनवते, कारण खिचडी न कस, पूर्ण पित्त होतं, आवो खूप, म्हणजे जळजळ तो त्रास होतो, त्यामुळे मग नाही. असंच की, काय तर खायचं, मग संध्याकाळी लवकर जेवायचं, सात अ सात वाजल्यानंतर, तसं पण आमच्यात ना, सातच्या आधीच जेवतात.
होय, एवढ्या लवकर?
हां, म्हणजे आमच्या ह्याच्यातच, आधीपासूनच सातच्या आधी जेवतात, हां आम्ही तसं लेट जेवतो, परत कसं लवकर जेवलं की, रात्री परत भूक लागते.
होय. स-संध्याकाळी लवकर, हां हां. हम्, मग स्वयंपाक वगैरे सगळं, लवकरच करत असशील?
लवकरत, ते कसं घरी असलो तर, आमी-आमी कॉलेजला गेलो, आणि मम्मे पण कस, जॉबला बाहेर नोकरीला जाते, मग ती जर ती येऊ पर्यंत, मग सात आम्हाला वाजतातच, त्यामुळे मग आम्ही लेटनच जेवतो, कधी तर घरी अस लो, तर लवकर जेवतो.
हां हां हां. ते वरीचे तांदूळ, ते भात वगैरे, ते कसं करताय मं?
अं आपलं थोडंसं, म्हणजे फक्त भात पाहिजे असला, तर कसं आपण रेग्युलर भात लावतो, तसं लावायचं.
हम्म हम्म.
पण असं कुकरला, लावायचं नही जास्त, मग ते असं ख लयं असं त, मऊ होतोय तो भात, हां. कुकरला लावायचा नाही, ह्याला लावायच, आपणं डायरेक्ट पातील म्हणजे आपलं छोटं कसलं, त भांड्यात लावायचा. हम्, जास्त लय पाणी घालायचं नही, थोडं कमी पाणी घालायचं, मग शेंगदान्याच्या आमटी सोबत खाऊ शकतो.
हम् हम्, त्याला भाजून वगैरे घ्यायचं असते, तसं काही करत नाही काय मग?
मग तेच की, जर नॉर्मल भात पायजे, तसं नाही तर मग तो भाजून तेन खायचं असलं, तर मग कस जरा तेलात, जरा भात तो भाजायचा, नाही तर मसाले भात करतो, तस पण होत. म्हणजे थोडसं मिरची आणि कोथिंबीर घालायचं आणि ते फोडणी देऊन खाल्लं, तरी पण म्हणजे छान, म्हणजे टेस्टी होतो.
हां हं, आम्ही पण करतोय, पण अ म्हणजे असं नस तस, काय घालत नही अस पण करायच असल, तर मग पहिल्यांदा, थोडं भाजूनच घेतोय ते.
ह्म ह्म.
मंग जिर, मोहरी वगैरे टाकून, फोडणी घालून, मग करतोय तेे.
म्हणजे फोडणी घालताय फक्त, आणि ते मग कशा म्हणजे असं असच खाताय का त्याच्यासोबत
अ नाही ते शेंगाची चटणी किंवा बटाट्याची भाजी वगैरे असेल तर मग ते करून घेतोय. हा, किंवा बटाट्याच पातळ आपण, पातळ आमटी करतोय, त्या पद्धतीने केलं तरी पण छान होतय ते.
पा हो ब बटाट्याच एक-एक जण आसाच बटाटा खातात म्हणजे
होय उकडून घेऊन, हा, उकडून घेऊन तसं पण करत त्याचे पण अ म्हणजे खिचडी तयार करता येते, अस किसवून घेऊन ते.
कसं, ते कसं?
म्हणजे कच्चे बटाटू असतात ते किसायच आणि किसल्यानंतर ना थोडसच उकळून घ्यायचं त्याला.
हा-हा.
आणि नॉर्मली थोडस मऊ झालं की मग, फोडणी टाकायची जिर, मोहरी टाकून.
पण उपवासाला जिर, मोहरी चालत नाहीत ना?
नाही चालत्यात की.
चालतात?
होय. आता बाहेर आपण उपवासा दिवशी काहीतरी खायला गेले तर मग हॉटेलमध्ये तेन त्यामध्ये असतच तेनी वापरतातच.
म्हणजे खिचडी, हा शाबूची खिचडी वगैरे करतोय त्या वेळेला तेनी वापरतातच.
होय? मला वाटलं नाही, म्हणजे असं ते वापरतच नाहीत असं वाटलं.
नाही-नाही चालतय ते पण. ते कसं आपण, कसं, करेल त्या पद्धतीन असतो उपवास.
होय. काय एक-एक जण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी डब्बल खाणं होत ते एक-एक लोकांचं.
होय. हे नको ते, उपवासा आहे हे ऐकूनच जास्त भूक लागत्या.
हो. फक्त असं काय नाही उरतं ना मध्ये, जरा त्रास होतोय तेच खाऊन-खाऊन.
हा-हा ते पण करताय काय?
नाही, मी नाही करत. घरचे करतात की.
हा-हा, नाही-नाही मी पण नाही केलो कधी.
ते म्हणजे माझी मैत्रिणी एक करायची, म्हणजे ती फर्स्ट टाइमच केलेली गेल्या वेळी नवरात्रीत. आणि तिला काय वाटलं नाही चार, पाच दिवस असं फळ खा आणि आपल्याला कसं खिचडीन त्रास होतो शाबूच्या त्यामुळे ज सहसा लोक ते खातच नाहीत. दुर्लक्षच करतात त्याच्याकडे. मग ते असं वाळ वरचं-वरचं खाऊन-खाऊन-खाऊन तिला पाक सातव्या आठव्या दिवशी पाक तिला चकर येत होती. अशी उभारायची पण तिच्यात एनर्जी नव्हती एवढं
होय. असं म्हणजे दिवसभर उपस करून संध्याकाळी जेवलं तरी पण चालते, असं पण करतात उपवास एक-एक.
नवरात्री. हो, म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी एक टाइम जेवायचं अस.
रोजच असं नऊ दिवस.
होय नऊ दिवस तसं, पण चालते केलं तर.
चालतंय असं म्हणजे, एक एक जण उठता बसता करत्यात ना.
हा हा, तेच की.
मग ते कसं म्हणजे,
दिवसभर फळ नाही फ फळं आणि दूध तेवढंच खायचं दिवसभर, आणि संध्याकाळी एक टाईम जेवायचं असं.
हा हा हा. कारण एकेकाना सहन होत नाही ना, म्हणजे त्रास होतो खूप.
आणि शाबू खाल्ले तर त्यांना पण त्रास होते, पित्त वगैरे होते म्हणताना. आता जास्त कोण ते, करायलाच बघत नाहीत.
होय फक्तं असं. एक एक जण कोण बसले देवी येत्या, त्या दिवशी आणि जात्या त्या दिवशी करतात. आणि मग कसं नऊ दिवस फक्त सेवा येते तेच की.
हा हा, तसं पण चालते काय.
तसं पण चालते. हो तसं खूप लोक तसं करतात, म्हणजे नवरत्न ज्यांना होतं नाही किंवा त्यांचा. ज्यांना अस गोळ्या वगैरे रोज असतात, त्यांना चालणारच नाही ना रोज उपवास.
हम् हम. मग ते म्हणजे चप्पल वगैरे घालायचे नसते, ते असते ते पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी. तेवढंच करायचं, काय रोजच्या रोज ते केलं तर चालतंय.
नाही नाही ते पण तस म्हणजे, आपल्यावर आहे ओ म्हणजे आपण कसं पहिल्या दिवशी तेवढंच. पाळायचं म्हटलं तर ते बी चालतंय, नऊ दिवस उपवास. करणारे पाळतात नऊ दिवस पण आता, एक एक लोक असं जॉबला किंवा आता ऑफिसमध्ये‌ कंटिन्यू शूज वगैरे वापरावे लागतात बुट.
होय होय.
मग ते लोकं ते ती गोष्ट सोडून, सगळं पाळतात असं करतात.
हा हा.
म्हणजे आता लोकांना देवा आधी लोक देवानुसार वागायचे. आता देव लोक
होय आपल्याला पाहिजे त्या, पद्धतीने करू शकतोय.
आता तसंच चालय की आता, कधी पण आता आधी कसं तर सगळं सकाळी म्हणजे कॅलेंडरला मुहूर्त बघायचे, मग आता गणपती असू दे देवी असू दे. किंवा पूजा आरचा करायची असुदे. करायच. आता लोकं म्हणजे, मी कामावरन आल्यावर करतो असं हां.
हम हम, टाइमिंग दिलेले असते, त्यामध्ये करायचं असेल प्रत्येक वेळी. आधी आता तसं नाही, आपल्या सडवडी नुसार करत्यात सगळी.
आता जास्त सवड तसं, आवड त्यांना निर्माण.
होय.
मग बाकी अजून, तब्येत वगैरे ठीक ये कणी.
हो आहे आता, पावसाचं वातावरण कसं ये.
आज वातावरण तर आबाळ तर झालेलं म्हणजे, आता पण आहेच. पण पाऊस काय पडला नाही, तुम्ही तुमच्या इकडे.
आमच्या इथे पण तसंच ये. सकाळपासून काय नाही आला पाऊस, फक्त वातावरण तेवढं झालंय.
होय म्हणजे ते काय अन, तसल कोणदट वातावरण.
आता जरासं कमी झालं कालपासून पाऊस, नाहीतरी आधी तीन चार दिवस कंटिन्यू चांलूच होता.
होय, पाऊस कसा पडला तर एकदम पडायला तर पाहिजे ना हे असं जरा जरा पडून जातयं. कपडे पण वाळत नाहीत बाहेर घातले की, सारखं आत बाहेर आत बाहेर करायला लाग
हम्म. बाहेर जायचं पण अवघड होतय आणि घरात बसून तरी किती बसायचं.
हा मग काय जाताना पाऊस नसतोय आणि येताना पाऊस आलेला असतो अडकतो आपण बरोबर.
होय.
तसंच होतंय त्यामुळं बाहेर जायचं पण अवघड झालंय.
हम्म काल गुरुपौर्णिमा होती काय काय केला मग?
काय नाही असलं हेच आपलं, म्हणजे मी पै सकाळी स्वामींच्या मठात गेलो आम्ही. म्हणजे मी आणि मम्मी घरचे. मग तिथं कसं आरती आम्ही जोपर्यंत आरती झालेली.
हम्म हम्म.
मग अभिषेक घालायला त्यांनी सगळ्यांना दिलेले तिथं.
होय म्हणजे आपला पण घालायचं का?
नाही नाही तिथं म्हणजे केलेली त्यांनी मग तिथं गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी कसं सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येकाच्या मनात असतचं, की मला स्वामींचा अभिषेक वगैरे करायचाय असं. मग ते छोट्या आपले स्वामींची छोटी मूर्ती असते ना?
हा हम्म.
तशी मूर्ती अ सात का आठ मूर्ती ठेवलेलीत आणि अ मंत्र सांगणारे पण होते त्यांच्यासमोर. मग आपण फक्त अभिषेक घालायच ते सांगतात ते मंत्र बोलायचा असं. मग आशीर्वादच नारळ एक दिले त्यांनी मग ते बोलले की अ तुम्ही घरामध्येच काहीतरी गोड करून खावा. असं बाहेर वगैरे देऊ नका घरामध्येच करून खावा.
ते नारळाचं दिलेल्या?
हा नारळाचं.
हा हा.
खूप म्हणजे सकाळ असं गुरुपौर्णिमेची सुरुवात खूप छान झाली, असं म्हणजे प्र त्येकाला भेटतं नाही ना अभिषेक घालायला करायला आणि असं कुठं जास्त करत बी नाहीत.
हा हा.
मग तिथून म्हणजे आमच्या ते स्वामींचं मंदिर गणपतीचं मंदिर कसं जवळ आहे. मग तेच मंदिरला जाऊन.
हम्म हम्म, आम्ही पण जायचं म्हणालतो पण जमलं नाही जायला काय.
छान म्हणजे जास्त करून असं स्वामींच्या मंदिरात आणि आपल्या ह्याच्यात छान करतात. दत्ताचं वगैरे मंदिर असतं ना तिथं.
हा हा.